चलली.... हॅलो,, हा बोल, काय झालं ग मध्ये.....
फोन, फोन का कट झाला?
हम्म, काय झाला काय माहीती आता मला तरी.... ये वेस्ट गेला की तो......
तू कुठं ठेवलेलीस पण?
फोन कानालाच हाय नव्ह आणि आपोआपच हे झालंय....
म आता मला मी तर जिओच वापरावलोय बाई आता इथ, त्याचा मोबाईल वापरायलोय, मग जिओला रेंज बी हाय.... कसं काय कट झालं?
आणि काय? नवं ते आ त्याचं आळ पातळ कराय हे आमटी सारखं कर.... ते काय भाजी करायची त्याची...
दोनी पण, का फोन केलती सांग की त्याच्यासाठीच मग मी फोन चालू आहे म्हणून मी फोन कट चल आम्ही काय करताव दुनी फोनचं चार्जिंग संपल की हॉटपॉट घेताव आणि हे बघत बसलोय प्राईम टाईम, टी. वी. नसल्यामुळ मी आता विचार करालोय मोबाईल कुठं गेला म्हणून, कारणं तु फ्री मध्ये रिपेरिंग होणार हाय माझा फोन म त्यांना तेच कार्ड आणून द्यायचय कार्ड भाजी नीट करालोय थांब बाई, बाबा भाजी आणला? जेवण झालं? जेवण झालं ग. भाजी नीट करायलतो बाबानं भाजी, मिरच्या आणल्या नाही बघ, पाहिजे तेवढ्या करून खा जा चटणी माझ्याकड नाही, मामान मिरच्या आणायला घेऊन जा तोडून.... म केवढ्या अशा एवढ्या ढीगभर आणल्या नायत्या कुठे गेली ती? सात वाजता गेली, भाजीपाला कराडला, मग् मामा बी तवाच गेलाय की बाबा त्यानं पालकची भाजी आणि ह्यची भाजी, आमच्यातर कोण खात दीदी सवया घाण हायत म्हटलं, उषाखाली मिशाखाली एक तर पांढरा कलर हाय पालकची भाजी, लाल भाजी बटाटू, कारली, टोमॅटो आणि आलं, ती खायत होती भाज्या एवढंच आणलय मिन
पालक का चालत नाही? ते औषध खा खाल्ल्यावर झालं नव कमी का नाही अजून? कुठनं आणल्या भाज्या, कुठ काय नाही फक् हॅलो
हम्म.
बोल
काय ग, एक त बोल की पहिला, मागन बोलत बस तिकड.
हम्म बोल बाई.
काय बाई आणि?
काय नाही बाई.
औषध
कसलं औषध?
औषध तेन चालू हाय का नाही, खातीस का नाई?
खाते न.
फिरते क नाही?
हम्म बाबा बघायले ती मुक्की टीव्ही लावून बसते. आह..
कुणीकड ग?
सगळी कडच.
चांगलीकडे तस बस फिरलते.
सगळीकडे असतं म्हणजे कस साठी?
तसं नव्ह कुठं न कुठं फिरतात.
तेवढा कोण बघत बसते बाई.
बघायला हव ते कळत नाही बघत
हम्म. काम करतीस काय ते लक्ष देत बसतीस?
एवढ्या कामावर आहेस तू कामावर का म्हण जेवतू
कामावर काम आणि मी का चार आहे.
हम्म. भारी आहेस की.
हम्म.
आणि काय?
का
आह...
काय नाही म्हंटलं.
हम्म, काय कराय लागली हाय?
दुकान ला.
का?
का म्हणजे आता दुकानला
जुून हे बंद वल करालीत?
अमोशा आज
हा उद्या हाय ग.
आजपासून जास्त.
हम् ते सो सोनूचा बड्डे होता काय म्हटले बोलली का नाही तू.
सांगितलं की विश केलो की तिला तिला काल आठवण मला खुळ्यात काढायला काय ही.
कोण.
काल मला सांगाल ति गं पेमेंट. ची वाटणी झाल्या आणि मम्मीला एक साडी घ्यायचं पप्पांच्या बर्थडेला पप्पास्नी. घ्यायचं मग मी कालच म्हंटलो हिला. तुझ्या बड्डेला तू काय घेणार म्हणून. तर ही मलाच खोळ्या काढाली मागच्या वेळेला मागच्या महिन्यात झाला की. हे झाला की.
हा.
होय घे म्हंटलं माझ्या लक्षात नाही तुझ्याच लक्षात आहे बड्डे म्हंटलो.
आणि सकाळी फोन केली तवा विश करायचं म्हटलो आणि ते कशात राहिलं ग हिच्या बोलण्याच्या नादातच.
हम्म.
म आता केलो की.
हम्. अगं कपडे आण्या म्हणून तासभर बसल्यात. तासभर बसल्यात कपडे घेऊन या म्हणून. चल म्हणून तर काय हीच. कन नाहीच म्हणून बसल्यान काय करायचं.
हम्म आता असल्यावर कशाला ही कपडे नको म्हणाल्यात.
असल्यावर कुठं आहे हे कावा हे करत्या ती.
पुरीत सेल लागलाय जा म्हण की.
त्र कुटी. तेच आता जायचं मा ते म बाबाच संपवायचं नाही ग ते माझ्याकडन पाहिजे असत्यात. तिने बाबाकडे घेतली असा आहे तिचा.
हम.
आता कुठला दिवस सांग बाई मी घरात बसले नाही का याला आता.
अगं ते काय तर करायचंय मम्मी त्याचे पण फॉर्म भरायचे बघ.
करायचा फोन येते म्हणे की.
फोन येत नाही ते आता इथं फोन येते म्हणून. सग बसली खर आपण ते त्यांचं त्यांनी अंगणवाडी टीचरकडे आलेली. अंगणवाडी टीचर करायलात त्या त्यांचं सगळं.
कराल्यात होय. इकडं काय अजून कोणाचं काय नाही की ग.
ते हे भरले फॉर्म भरलेला फॉर्म असत माहिते काय.
हां.
ठेवल्यास का काय केलेस.
फॉरम फिर मग काय भराल नाही आम्ही.
अ ते ऑनलाईन फॉर्म भराय नाही मम्मी त्याच्यात तिने ते. काय द्याय नाहीत का तुला कॉपी बिपी ते.
ऑनलाईन ते काय फॉर्म भरायला नाही. ते डे आधार कार्ड आणि हे शाळेत हे केलत. म ते शाळेत काय झालं नाय म्हणून मला ह्याच्यात आय हयाच्यात जाऊन पोस्टात जाऊन करून आलो मी दोनशे रुपये देऊन म झालं.
हम् मग आता ते क नी नेट कॅपेत जायचं आणि गृहलक्ष्मीच्या ऑर्डर कॉपी द्या म्हणून सांगायचं.
हम् हम्म ऑर्डर कॉपी आणि हे घेऊन जायचं वाटत आधार कार्डचं
इकडं अजून कुणाचंच काय हे नाय केल
अम्म
इथं ते लाईट बिलाच बी चालू हाय ज ते लाईट बिल केवायच
नं
झिरो लाईट बिलाचं के वाय सी करायचं.
इकड आता सध्या वोटिंग कार्डाचं चालू हाय बघ.
ते ते बी चालू हाय ते चालू हाय हे चालू आहे ती चालू आता गृहलक्ष्मीच्या जरा
मंग
थंड पडलेचं लाईट बिलाच चालवलय.
इकडं काय नाय बाय अजून वोटिंग कार्डाचाच हाय
अम्म
आणि का
केक तर हाय जा
मामा केक आता आणत्यात की आता येताना घेऊन येतात.
हम्म
हम्म एकांत म्हंटल केक कापाय ती म्हण तिचं काय म्हणणं हाय आता स्टेटस ठेवलेलं सगळं सकाळी उठून डिलीट मारली तिनं आं
आ का?
बघ की आता ते लोक बोलत्यात ब बघत्यात म्हणा आणि त्यासनी सगळ्यासनी फोन सांग उत्तर देत बसना म्हणतीया
हम्म
वाजूदे हम्म मग मग डिलीट मारली तरी बी त्यातन रिकीन बघितली वाटतं अं
अ
बघितली आणि आता दुप्त तवा सकाळी बघितलेली आण दुपारी का तीन काय कवा चार वाजता ठेवलीया वाटतं फोटो सोनीचा मामानं बी ठेवलाय वाटतं
ते आल्यावर ठेवला असलं
हम्म
कुठ हायसन
अम्म
अं
काय झालं?
काय आलं?
ते आल्यावर ठेवली असेल गं.
हा.. हम्म. सकाळी भक्तीन एकटीनच बघितलेली वाटतं त तंवर हीन डिलिट मारलिया.
कोण ठेवलेलं?
हम. शिऱ्यान ठेवलेला गं फोटो ठेव स्टेटस ठेवलेला.
हम.
हि ब हि बघितली आणि सगळ डिलीट मारून सोडली काय करायचं
हम
हम् आणि काय ते सपते काय लवकर चपात्या ये चल बाई.. हमम असुदे घे.
जेवण करालोय
तिला दे मग बडे ग्रिप्ट आता चपात्या करायची मटकीची भाजी
हम्म
आणि भात लावलाय झालं की आणि काय केक आणायचा आं
आजच जेवाय बोलवायला होत्यासा नव्ह आजच जेवाय बोलावयच कि त्यांनासनी
कश्याला त्यासनी आणि आज
हम्
अ आणि काय. काय तुला इच्चाराचं होतो का आठवणच येत हम्.
काय तरी हुतंय बाबाला फोन लावलेला
नाही घे लावायला
लावशील का नाही मी बी लावा नाही दोन दिवस झालं
हम् आज जरां हलकर्णी जाणार म्हणालतो तुम्ही इकडनं जाणार तर चार चपात्या करून देतो म्हणालतो
अगं मग जा लावून देशील कणी ग
तिकडनं जवळ पडतय म्हणला ग तो.. इकडं कुठं फिरत